हॅलो हॅलो आवाज येऊ राहीला का? हा हा येऊ राहिल ना, हा बारावीर करू आला का मुलगा?
हो म्हणजे ना,
हा
दहवी दहावी अकरावि बारावि येते आम् ब्लॅक मधे बारावि काढून घेतली
हा
मग आता ते कोर्स तीन वर्षे पूर्ण केला कॅम्प्युटर इंजिनिअरिंग त्याला जॉब आपण भेटला तीथ पंधरा सोळा हजार रुपया पण ती कराला नाही म्हणतो ती,
हा का
मग ते आता पुडच्याच असं केलं एक वर्षभर आता पेप पुढच्याच पेपर आता एकोणीस तारखेला पेपर ये -
हा.
राऊंडने गेली आणि मुलीने मुलगी आहे गरुड झेपला
हा का गरुड झेप बी अकॅडमीच
हा त्याची मुलगी त्या अकॅडमी मधी-
हा हा
हा ती बी का डॉक्टरच करती
हाव का.
हा
बरं आहे म उगच खर्च येत असंल.
त्याच्यामुळे आ असं ओढ ओढलड उरलं म्हणजे घरचं काम बी दोन्ही पोरं शिक्षण.
मग आमचा ते चालू आहे ना बाई आमचं लय ओव्हरलोड होऊन राहिलं.
आता घरचं काम मला करायच होत पण मग आता घरबी होतं नाय रायला.
नाही नाही पण बरं राहतं ना ग करायच लागत ना.
लागतच नाव दिवसून दिवस महागाई वाढत चालली.
हा पण मग घर बी लागत बाई परत लग्न नाही लग्न आणि घर सोबत होत नाही न बुवा.
म्हणून मग आता पोरग बी पोरगी बी लग्नाला येल ना सांग दोन चार वर्षांन,
हा ना मग तेच ना मग सगळ सोबत नाही होत ना आ मचं तुमच सारखंच ये भौ काय,
हा शिकून द्यायचं अजून मला पोरीला चांगलं.
हा का
पोरगी हुशार है माझ्यवनी.
नाही मग हुशार असेलच काही अडचण नाही शिकायला मग काही जर मागत ते नाही आलेलं लपडे तर मग काही ग अडचण नाही येत पोर शिकायला आ- म आमचं बी आता किती समजा तीन सहा वर्षी इंजिनिअरिंग केल्या आता तिचा क्लास चालू आहे एवढ्या सहा महिन्यात वर्षभरात तिच डुटीच काम होऊन जाईल म्हणजे सात सात वर्ष सात वर्ष बाहेर शिक्षण केलं पण तुम्हाला एकदा बी सांग ते का आपल्याला डोक्याला- तान होईल मनून अस एकदा बी नाय आलं
हा आस पाहिजे पोरीचं म्हणून
हम्म अभ्यासशी अभ्यास बाकीच काहीच नाही मग.
तसं आहे आमचं बी आ आमच्या दोन्ही पोरांचं टेंन्शन नसती मला शिक्षण म्हण शिक्षणाची एक दिवस भी कधी म्हटलं घरी येे तर घरीेच नाही एवढं सण वार होत्या- पण पोर माझी घरी येत नाही तेथ क्लास बुडता माझा
मग क्लास बुडतो आणि सगळंच होतं ना शिक्षण केले त्यायला आज जर चांगले शिक्षण जर केले ना तर त्यांचच भवितव्यास ते ये ना
मग ते त्याला ते समजून सांगेलतल मी तला तेच समजून सांगितल तूझ तू सांभाळून राहिल की ना- तु जवा म्हशीन तू अजून दहा वर्षानी म्हणलं करत म्हटलं नाही करानार म्हणली तरी चालल. मग चांगलंच राहय आणि चांगलं शिक-
जेवढं शिकल तेवढं त्याच्यासाठी बी चांगलं आहे ना पुढं ठेप बी चांगलं येतं परत ते बी आपण जे करतो तेच
हा हा विचार करतो आपण आपल्याला कारण आपल्या सगली जिंदगी चाली कामामध्ये आणि लेकराची जायला नको ना असं वाटतं ना आपण नाही शिकलो पोर शिकून द्यायचे मला असं वाटतंस ना.
आमच तेच चाल दोघं ही इंजिनिअरिंग ला आहेत.
होा का आता म दीडश फ दीड लाख रुपय दिसत.
हा का?
हा पोरलेला तेवढे पैसे मजा आल्या ते कारण एकखा भरून दिल्ली आम्ही. चाळीस हजार रुपये म्ह लागूस त्याला टेन्शन नाही असे आहे.
हा का?
पण तरी बी खायला राहायला लागतो ना खर्च पाच सहा हजार महिना चालू आहे ना.
हा मग
आताची मावशी आहे तिझ पण
नाही बाई बरं राहत असाच मेस लावलेली असली तरी.
हा आता मेस लाविले. पाच सहा रुपये पुरत नाहीत महिन्याला असे मदी द्याय लागते काही.
नाही पुरात बाई नाष्टा अन हे बेसन घेत ते नहीं पुरत आम्हाला तर पुण्यामध्ये पोरगी. तिचं भाडं इतकं ओ्हरलोड आहे वा वा- पुण्यामध्ये सगळीच माग आहे पाणीच पाण्याचं जार साठ रुपयाला आहे. पाण्याचा जार साठ रुपयाला दररोज एक जार लागतो चौघी मिळून. चौघी पाच जणी मिळून. कारण ते एक एक चौघीजणी चार बॉटल भरून पाणी नेत्या.
हा.
ऑफिस वरून आल्यावर दिवसभर दररोजच एक जार संपवतो लगी.
हा तिकड जास्ती गरम.
तो दहा लिटरचा एक जार राहतो ना.
हो.
म तो जार साठ रुपयाला य.
बापरे!
परत भाडं चार चार हजार रुपये भाडं वाट्याला येतं,, किराणा येतो हजार दीड दीड हजाराचां पाच पाचशे सहा सहाे रुपये, लाईट बिल येत एकेकिला.
हावई.
लईचा फ्यान सारखी चालू राहते ना, त्यांच्यामुळे. चौघीजणी.
हा, मग हचबी पुण्याला नंबर आलाता माझ्या मुलाचा बी.
हां.
खर्च लयी बाई पुण्यामधी
मग ये म्हटलं आपल्याला झेपत नाही म्हटले,, घेवडा खर्च.
नाही बाई आम्हाला बी आता लय ओव्हरलोड हू रायला,, तिला किती ग आता दिड महिना झाला जाऊन. पोरगं नगरलाए, दोघाचाबी खर्च त्याचं इंजिनिअरिंगच चालूए ना.
काइंच कोणचं?
कँम्पुटर इजनिरिंग.
कुणालचं बी तेच होतं, कॅम्पुटर इंजयनिरिंग होतं कुणालचबी.
हां.
किती शिक्षन लयपण
पण मग आता का तेच, आता दोघाचं तेच चालूए आता आमचंवालं.
हाव का.
तिचं कंप्लीट झालं,, तिचं आता एवढे सहा महिन्यामध्ये कंप्लीट हून जाईल.
हा म त्या डिग्री भेटला असल त्यायला
हा. तिचं ड्युटीचं काम हुन जाईल एवढसं,, हां चांगलं पेमेंट रातं. हां.
हा शिक्षण, शिक्षण आवगडच बणते, कॅमप्यूटर इंजिरिंअग का आवगडचे जास्त
हो.
तुमची हुशारी पुआ, हुशारी म्हणून जमु रायलं त्याला.
हां. आतापर्यंतच सगळं तिनं तवर ल पूर्ण कवर केलं बाई, आतापर्यंत तेच नाही त्याचं बी नाही टेन्शन मला.
विषय गेलेच ते समजा
कधीच नाही लगी, आतापर्यंत लग दो अ दोगाचं बी काही नाहीयऽ, चांगलाच रिझल्ट होत वाली,, मग म्हणूनच शिक्षणाला एवढा पैसा घालणं शेतकऱ्यांला सोपं आहे का मग.
सोपं नै बाई, खारंच शेतकर्याच लय आवघड खरच लय कष्ट कराला लागते गं माय.
ट करा लागत्या, कोणत्या पिकाला भाव नाही,, हे कांदे काढाला येतील त्याला कांद्याला भाव नाही.
अओ आता गवा भाव णै मका ला भाव णै.
गावाला बी कवत नाही एवढा गौ पीकीला दरवर्षी तीन हजाराच्या पुढं भाव रााते या वर्षी किती आहे काय भाव कमी
आणि बरं भाव कमीत त कमी, ते पावसाळा लावून दर स का उपाट
हा बही, परती मशीनच वाांगल्या गेल्या असत्या ती आडे झाली.
आड झाली अन गवाचा कालर ग्येला.
मग, आता वल्ले झाले म्हणलं पहूच चांगलाच झाला, आम्हाला बि लै पौच झाला बाई.
बाई आम्हाला तर होय ग माय इतकं टेन्शन यायलंल्या लई हे गव्हाचं रस जरी प्यारला परत अस गहू.
गहू टाकले एकर वर मक्काय दोन चार एकर.
स्वांगाचं लागल.
हाव ना मग, तो आ ता मशीन आणून पोहू की सकाळी मशीनना काढातेत मशीन घेऊ काढून.
हा काय मग एवढी तेवढे पडेले यायची का थोडीफार खडीची आता दुसरं काही व्हत नाही.
तर फिल्टर करू ना हां तर फिल्टर करून आणू.
फिल्टर करून आणत जा ना थोडेफार खडे आहेत माणूसनी शितास्नो.
हा ही करतात घरच्या घरी.
हा ते फक्त ते कालून घेतलं का खडे याला दुसरं काही नी राहत.
हा हा नाही तर मग सगळं चिखली गाळ राहतो गहू पण मग दरवर्षीचा ह वेळी पावसाचा
तेस तो किती मिनिटं झाल पाहले.
किती झाली?
चाल तु देव बंद ते झालतं ना हो पाच झाली. तुमच्यान दहा दहा मिनटच कंप्लीट आम्ही काय पाह आमचं ते कट होऊन जात काय फोन. काय काय कमी बी व्हायले आमचं वालं.
मी मळ्यात येईल ना तर रेंज फुले मळ्यामधी. पण नाही एवढ बोललेच नाही कोणा संग तुमच्या सांग गप्पा मारू राहिले.
नाही मग काय करा आता तुमची कितीक राहिले तरी जेवढे राहिले ना तेवढे आज करून घ्या कंप्लीट. तुम्हाला ज्याची ज्याची नंबरं मिळतील असल ना?
हा हा.
ते जर रेंज जर भेटले तर त्याचीवाले कंप्लीट करून घ्या. म्हणजे मग एकदा लागलं क मग असणा आधी अ हा. आमचं आहे ना भैय्याला केलं त्याच्यामुळे
तुमचं भैय्यान केला आओ माझी क माझी मागच्यावेळेस माझ्या दीदीन केलंत ओ आता ती ईज ई नाई ना. त्या मास कराला कांणी तो.
नाही तुम्ही काय करा आता जे नंबरं असणार ना त्या एका एकाला फोन करून एका एक एक क क क क कंप्लीट करीत चाला मग. आता दोन तर झाले हा काही नाही पूर्ण दहा नाही झाले पाहिजे पाच पाच मिनटं झालेत काही नाही होत त्याला.
ते मी दोन तीन मिनिटचं बोलली असल सगळ्या सग तुमच्या सग कसा गप्पा मारल्या ना.
हा आपले झाले कंप्लीट दहा दहा मिनिटं आता हे बी नऊ मिनिटं व्हायला आले पहिले तर अकरा झाले.
हाव का बरं बरं चाला मग हाव हाव.
हम्म. चांगलंय.